हा. बोला.
हां. आला ना?
आला. प्रत्येक वेळेस ते पाच नंबर वर सबमिट करू का हो? का तस काही नाही.
हां. हां. तुम्हाला जसं वाटेल तस ह्याच्यात करा. चांगलंच करा. आता आवाज तर आपल्याला क्लिअर चांगला येतोय.
एकदम क्लिअर येतोय आपला आवाज ना? मग पाच नंबरवरच केला मी दोनदा तर.
हां. तेच.
म त्याच्यावरच करा. मला नाही येत ए. असंच ए. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. जेव्हा जो कॉल करतोय ना त्याला येतोय तो रेटिंग.
त्याला येतोय. हां. तेच तर.
जो कॉल करेल त्यालाच येतोय. कारण आता दोनदा मला नाही आला.
हम्म. म्हणजे आपला कॉल बंद केला का लगेच येतो बुवा अस.
हां.
हम्म.
कॉल चां आवाज वगैरे कसायं? त्याज्यासाठी चेकिंग असेल त्यांची ती.
आ आपला एकदम मस्त आवाज उलट आपण जो रेग्युलर कॉल करतो. त्याच्यावर एवढा आवाज चांगला क्लिअर येत नायं.
हा मध्ये मध्ये त्याला नेटवर्क जातो उलट, हा एकदम क्लिअर येतोय चांगला येतोय.
हा, मस्त येतोय हा असं बाकी अजून कायं
बाकी, अजून काय चाललंय आपलं ठीक. मस्त मजेत, आता काय दुपारचं जेवण करायचं भांडी घासायची. आणि झोपून घ्यायचं. परत उठायचं चार पाच वाजता आरामात चहा प्यायचां. माझं तर हेच रुटीन असत. नुसत्या झोपा काढत असते.
हूं हूं
झोपा काढण्याच्या पलीकड माझ्याकड काय काम नसतं. आणि माझं आपलं विनकामाच, त्याज्यात पण मला कधी कधी कंटाळ येत अ बसवायला नाय न जास्त जमत त्याच्यामुळ
ते, तुम्हाला का, तुम्हाला ते कंटाळा नाय येत का विणायला, मला त झोप पची येती. डायरेक्ट तिनी नाय त मला आवडतच नाही.
ची णा कोणाची कस्टमरची आता, पैसे, पैसे भेटणार आहेत आप आपल्याला माहिती ये, याचे पाचशे रुपये भेटायचेयेत म, ते उत्साह येतो करायला.
हा, आणि असं रिकाम किती
असल म ते नायं वाटत. आओ काय काय लोक हे पण करतात. आता मला नाही. सोड आता मुलींनी स्टॉल लावलेला सांगितलं मी तुम्हाला
नाही. तुम्ही नायं सांगितलं.
कूलमध्ये लावलेला. वीस हजाराचा झाला.
अरे बापरे
खूप दिवस करून ठेवलेल्या होत्या ना वस्तू, आणि ते पण अचानक काय झालं तिच्या स्कूलमध्ये पहिलं पैसे भरून होतं. दोन हजार भरायचे. आणि आपला स्टॉल लावायचा. असं होतं. त नंतर काय झालं, मी भरले पैसे वगैरे आणि नंतर, त्यांच काय परीक्षा वगैरे जवळ आलेली तर त्या ते कॅन्सल केल. आणि नंतर, म बोलायला लागले काय तुमचे पैसे परत घेऊन जा, मग त्यांनी गूगल पे करून रिटर्न केले पैसे. आणि नंतर अ पंधरा, वीस दिवसांनी काय झालं. का, त्यांच चालू झालं, गॅदरिंग असे प्रकार नव्हता. काहीतरी सायन्सचा एक्स, ईन, इस्प इन्सपो काय आएक्स पो असं काहीतरी बोलतात बाई, ते होत. तर त्याच्यामध्ये हिच सं मुलगी ये ना, तिला कशा सगळ्या मं मॅडम लोक चांगल्या अशा ओळख तात. अशा पर्सनली ओळखतात चांगले. तर, आणि माहितीय त्यांना का ही बनवते म्हणून मम्मी तर, एक मॅडम आहेत ना तर, त्या मॅडमनी काय केलं हिला हिला पहिले मी आधीपासून सांगते का, तू चौकशी कर तिथं जाऊन काय कधी लावायचंय? काय लावू शक तो किंवा नाय स्टॉल तर, ही काय विचारतच नाय नाय ते आपल्याला कॉल करतील. ते आपल्याला कॉल करतील. आपण नाय जायचं त्यांच्याकडं असं म्हटलं. मी तर विचारते कॉल करून माझ्याकडे नंबर ये. मला पण नाय करून दिला. आणि नंतर एक, दोन दिवस आधी, तिचीच एक मै त्रिन आली. आणि ती कायतरी तिनी विचारलं का, असं असं त्याच्याबद्दलच तेव्हा तीवा एक का दोन दिवस आधी मग, तेव्हा बोलते का स्टॉल लावायचाय काय? तर ते हा लावायचाय मग, तेव्हा ती त्या मॅडम ना जाऊन एका भेटली तर, मग मॅडम म्हटल्या लाव बिनधास्त आणि मग तिला दिलेले तीन म असे, आपल्या आंब्यांच्या पेट्या कशा अस तात. तर तेवढे मोठे बॉक्स होते तीन
हा हा.
गाडीत टाकून दिले. सकाळी आठ वाजल्यापासन जी उभी होती, ती दुपारी दोन वाजेपर्यंत
अरे बापरे!
हा आणि तिची दोन मैत्रिणी होत्या सोबत. मी नव्हते गेले. आणि मग ते अस करून करू खूप गेलं, सगळं संपलं. काहीच नाही घरी आलं रिटर्न, थोडस आपलं उगंच आलं रिटर्न
हा हा. बरं झालं.
हा मग ते तस क असं अचानक कधी लावायचा वेळ आले ना, मग ते प्रॉप म्हणजे फायदा होतो त्याच्यात, त्याच्यामुळे आपल हळू हळू हळू हळू बनवून ठेवते. तरी आता किती इतके दिवस काहीच नाही बनवलय. एक बुके बनवलाय. ऑर्डर होती एका मुलानी ऑर्डर दिली आणि नंतर न्यायलाच नाही आला. फुकट आणि जेव्हा देत होता ऑर्डरचे पैसे देत होता, तर हिनी घेतले नाही. ही बोलते हा चालेल दे नंतर आणि नंतर कसला तो आलाच नाही न्याय ला आणि आता मॅसेज केले म तेच हिला बोलले, आता म्हटल, पैसे घ्यायचे कोणाकडून घ्यायचे तर, आधी थोडेसे तरी घ्यायचे.
थोडे घ्यायचे. हा.
म उघंचच पडून राहतात ना मग.
मग तेच ना सांभाळायचे पाळी
ठेवलेलं तसच राहिले, आता बघू ते कोणाला तरी मग असंच आपल रिलेट टिव्ह मध्ये चांगलं, कोण जास्त ओळखीच असेल त्यांना द्यायचं. सगळ्यांनाच नाय आवडत त्या गोष्टी. त्या काय ती मुलगी आहे ना, तिच्या वयाची मुले आहेत ना ती लोकच घेतात जास्त. तीच कस्टमर आन ते मी एक पण नाही, मला एक पण कस्टमर नाही मी व्हॉट्सअपला टाकते ना
हुं हू.
पण कोण विचारत फक्त
हा हा.
आणि बाजूला होत. विचार म्हणजे घेण्याचं काय हे नसतं, ऑर्डर ती आन ते बरोबर सगळ्या. मिक्सी चाललंय, आता बघु एक एक जास्त नसतात हो तो कधीतरी असते. एक दोन, दोन दोन, तिन दिवसांनी.
हू हू हुं. हुं. बरं आहे मग काय टाइमपास.
पण नाही ना फोटो स्टेटसला तिच्या इनस्टा ग्रामला त इंस्टाग्रामच आम्ही अकाउंट ओपन केलंय. तिथं टाकल्यामुळे कशी ऑर्डरी येतात ना, रोज असं नवीन नवीन काय टाकत राहिल तर, ते कसली टाक ते तिला सांगायला लागत, टाक टाक टाक.
हुं हू
ते ओरडतात. काय कुठं चाललात पैसे कमवून काय माहिती.
गरज नसताना उघचच, पण ते कस आपलं आपल्याला असल्यामुळे काय पण आपल्याला घेता येतं ना स्वतः चे स्वतः असल्यावर. अस होत आता या मॅडमनी ऑनलाईनच काय तरी सांगितलेलं पण ते काय माहिती आता मला ते आहो नाही जमलं. आता मधी पण टाकलेलं बघा ऑनलाईनच फॉर्म भरा सगळ्यांनी गुगल फॉर्म
हां ते ऑनलाईन वाल्यानाच होत ना नाही नाही नाही येत भर ता संचितलं मी पण भरायला सांगितलं होता ना म्हटलं देव भरून आपल्याकडे नाही काही. पण भरून ठेवू मॅडमनी सगळ्यांना भरायला लावला होता.
हां हां मग नाही जमत ते मी पण ट्राय केलं.
नाही जमलं त्यालाही नाही जमलं.
ते काय विचित्रच आहे मग मॅडमनी स्वतः म्हणजे कोणीतरी भरला असता ना
हम्म.
अ एखादा एकतरी भरून दाखवला असताना आपल्याला मग ते भरता आला असता. कुठं काय इंग्लिश आहे आणि त्याच्यात समजतच नाही कसं भरायच ते आणि मी ना ह्याचा भरलेलं आम्ही एक काय चालेलं माहितीये का ते आपण दुसरं काम करतो ना तिथून मला आलेलं तिथं आमचे पैसे भेटले नव्हते ना.
हम्म.
तर तो एक नवीन ग्रुप तयार केलेला मुला मुलींनी आणि त्याच्यात ते सर लोकं पण होते.
तर त्यांनी तो गुगल फॉर्म सेट केलेला आणि त्याच्यामध्ये आप पण किती काम केलो आणि किती पैसे भेटायचे म्हणजे अपेक्षा होती आणि रिझन म्हणजे द्यायचं होतं आणि तो गुगलला सबमिट करायचा होता. ते सबमिट ऑप प्शन होत त्याच्यामध्ये आणि सगळे जण एकाच वेळी तो एकच फॉर्म भरत होते असं काहीतरी आहे ते. ते जमत नाहीये अजून काय माहिती कसं काय आहे ते गुगल फॉर्मच. तसा दिला ना फॉर्म मग भरता येईल सगळे जण भरतात मग बघून बघून भरता येतो ना. कोणीच नाही भरला येतच नाही कोणाला भरता, मला पण नाही जमत आहे. मी एक ह्याचा केलेला आधी मला पाठवलेला ना तो मी थोडासा करून ठेवलाय कॉम्प्युटर मध्ये
पण पाहिजे तसं नाही बनवता येत आहे मग म्हंटलं राहूदे. त्याच्यामुळे तो राहूनच गेला आता बघू मॅडम काहीतरी दुसरं सुचवतील अजून.
हां संचित एवढा हुशार फॉर्म भरायला, तरी नाही त्याला जमलं अस
हम्म.
तो म्हणे मला नाही जमू राहियला म्हटलं मजाऊ दे नाही जमत तर.
हां तेच नाही ते काय म्हणजे काय भरायचं होतं नक्की ते कळत नव्हतं आपल्याला.
कळतंच नव्हतं हां तो तेच म्हंटला, हे कसं भरायचं आहे? तेच समजून नाही राहिलाय म्हणे असं.
एखादा पॅटर्न आप आपल्याला सॅम्पल दिला असता ना तर मग आलं असतं बरोबर भरता पण ते सॅम्पलच नाही त्याच्यामुळे मग आला आणि कोणी एखादीने भरून तरी टाकला अस ता ना मग समजला असता. जाऊ दे आता परत कधी बोलते बघते, त्या बोलल्या नंतर बघते म्हणून ना मॅडम कायतरी.
आता मागं बघा ना कोणता तरी एक फॉर्म त्यांनी म्हणजे पाठवला. हा फॉर्म भरा सगळ्यांनी आणि परत लगेच डिलीट केला तो फॉर्म कोणता होता काय माहिती?
हा आत्ताच टाकलेलं तो काय माहिती मी पण नाही पाहिलं मी फक्त ते डिलीट भर झालेलंच बघितलं.
हा म्हणतो डीलेटच बघितला
काहीतरी असेल तो दुसरा येणार असेल त्यांच्यामुळे तो डिलीट केला असेल काय माहिती. काय समजलंच नाही मग आता मे मध्ये सुट्टीला जाता का नाही गावाला माहेरीे वगैरे.
माहेरी, माहेरी नाही पण मग बहिणीकडं जायची इच्छा आहे बाऊ असं दोन तीन दिवस आता घरातला आवरलंय म्हटल्यावर. त्या जाव बहिणीकडे. पण हे सां तितचा डबा राहतो आणि तो ख काय जर गरज नाही जायची, घरीच आराम करी झोप अरे म्ह तुला तिथून दबा देईल मी मावशीकडून त
हा मग काय आपल्याला नको काय थोडस चेंज.
हा चेंज पाहिजे ना कंटाळा येतो ना एक ठिकाणी.
म तेच
आधी त्याचे पप्पा जाऊन नव्हते देत, आता तो जाऊन नाही देतते आता.
त्याला जा, म्हणजे कुठे राहते बहीण तुमची? जवळचये का, जवळच आहे ना. हा मग तिथून तिथं त्याला म्हणायचं तू पण चल माझ्यासोबत आणि तिथून अप डाऊन कर.
हा तेच त्याला म्हटलं अरे जास्त दिवस नाही दोनच दिवस जाते. पण नाहीइच, नाही तर राहिलं मग इथ घरी झोपा काढीन. ना पण मग कसं इथं असलं का काही ना काही माणूस काम करीतच राहतं ना.
हा आराम नाही भेटत आणि थोडास चेंज असलं का जला बरं वाटतं. म आम्ही आता जाऊ दे आम्ही फिरतो बाबा मरू देत. मी तर आता कुठं काय का निघालं कार्यक्रम का लगेच निघते. ज्याम दिवस राहिलोय घरामध्ये आणि केलय सगळ्यांचं नुसतं थोडं घरातल्या घरातच काम करत राहायला लागते, मग आपल्याला कुठं जायला यायला ना भेटत
आणि माझी बहीण फिरती एकटी बर का आणि ती मला म्हणत रा चला आपण दोघी बहिणी फिरू जाऊ पण यांचं कस राहत? नाही ना, यांचं कसं राहतं नाही ना आता आपण जोडीनच फिरायचं आता येच पुढं जोडीनच.
काय नाही म्हणायचं आ्ही आता म्हटलं झालं पोरं मोठी आता आम्ही सुटले.
तसं नाहीय आमचं म्हणजे, लग्नाला वीस वर्ष झाले. ना तसं आम्ही म्हणजे. त्याच्या आधी कुठंच नाही, घरीच घरीच. आणि फिरायचं जर असल ना, तर ती एकटी फिरायची कुठं पण जायचं असं पण आता एवढंच त्यांना काय झालं काय माहिती ना म्हणजे मित्र कंपनी पण जोड्यान राहिली ना, मग आमचा तो ग्रुपच तयार झाला आता चार पाच जोड्यांचा.
हो का चांगलं आहे तसं पण ठीक आहे, पण नता येत ना आमचं तसं नाही आमच त्यां वेळच नाही भेटत आहे मग मग माज मी निघते कोण मैत्रिणी निघाल का चला, आपण निघाल पण जास्त नाही जाण होत. माझं पण कुठं, सगळ्या लांब लांब राहतात ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो.
ह जवळ पाहिजे होते असं
हा जवळ असल्या मगसं हे होतं, जवळच्या जवळ बरं पडतं आता हे एक ह्या टॉप. परत एक त्या टोकरला माझ्या आता, औरंगाबाद, पुना, संगमनेर.
अशा लांब लांब आहेत, सगळ्या मुंबई साईड ला
चला दहा मिनटं झाले, तुम्ही तिकडनं करता का मला आता.
हा आता मी करते.
तुम्ही तिकडनं करता का दहा मिनट करा मग.